अरे शुभम भाऊ..
हा बोला सर...
आपला मी कालपासून विचार करत आहे तो माझा दुसरा नंबर आहे कार्या ऍपमध्ये त... मी हा नंबर लावत आहेत ना अच्छा यार म्हणजे आता माझ्या डोक्यात आत्ता आलं ते....
अच्छा ते आरती म्हणू लागत नाही का?
हा आता आता आपा आपला कॉल आपण कम्प्लीट करून घेऊ मग नर मी तुम्ही तर तो नंबर देतो तुम्हाला त्या नंबर मग आपण बोलू आता मग आपला टास्क होऊ जाईलच... आत्ता माझ्या डोक्यात आलं मी वर यार म्हटल..... हे काल पासून आपण माझा तो दुसरा नंबर आहे ना आपण याच्यावरती फोन होतो सॉरी....
बरोबर.....
हा कायच करत आले या घरी...
हो सर्गरीे..
आपण आता या विषयावरती बोलूया.... का तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं...
ओके..
आ तर तुम्ही मुळत शाकाहारी आहात कि मांसाहारी
अ मासाारी
मांसाहारी म्हणजे मिश्रहारी समजा
हो
हा तर तुमच्या घरामध्ये किंवा आपल्या घरांमध्ये आपण जनरली वार वगैरे पाडतो ना ह
बरोबर जसं की सोमवार झालं सोमवार गुरुवार आणि एक शनिवार या दिवस काात नाही बाकी मग बाकी दिवस चालतात
अच्छा सोमवार गुरुवार शनिवार मग त्या दिवशी म्हणजे बाकीच्या दिवशी सर समजा बुधवारी एकादशी आली चतुर्थी आली किंवा सण आला
तस नाही मग बाकी तेच काही एकादशी वगैरे अस मग त्यावेळेस खात नाही काही
हा... मग त्यानंतर हा मग मी तेच म्हणत आहे मग इतरच्या दिसत.... समजा बुधवार शुक्रवार रविवार म असे काही आलं त्या त्या दिवशी पण खात नसणार ना...
नाही तसं काही म्हणजे काही उपवास वगैरे आला तो दिवस टाळून देतो...
अच्छार याच्या मागच असं काय कारण आहे की बा तुम्हाला त्या दिवशी म्हणजे ख खात नाही असं का काय वाटत तुम्हाला याच्या मागच तर्क काय आहे याच्या मागच
त्याचे दोन ते तीन कारण जस की एक सोमवारी आईचा उपवास असतो
हा
गुरुवारी हा वाईकचा उपवास असतो अ त्यानंतर शनिवारी जे मी बजरंगबलीच्या मंदिरात वगैरे जातो
हा
त्यामुळे श उपवास वगैरे तर नाही जरात
हा
पण बाकी असं नॉनव्हेज वगैरे काही खात नाही
अच्छा
ससा टाळून देतो
हा आणि श श्रावन महिना पाडता का तुम्ही मग
श्रवण महिनामा बाकी माता जिम वगैरे चालू असल्यामुळे अंडे वगैरे सहसा म डेलीमध्येध्ये असत
हा मग मला आता तस तर अंडे हे शाकाहारीमध्ये गनले जातात कारण की त्याच्यामध्ये ते म्हणजे एक मला एक म्हणायचं वैज्ञानिक दृष्टीन जर बघितलं ना तर शाकाहार मांसाहार हा असा वार पाहून हे करायच नाही पण आपली श्रद्धा असते म्हणून आपण ते टाळतो पण आता काय एक नवीन म्हणजे एक रिसर्च म्हणजे नवीन संशोधन झालं का अंडे शाकाहारी आहेत का शाकाहारी आहेत कारण हे आपण जे अंड खातो ना याच्यामध्ये मुळात म्हणजे त्याच्या बीजच तयार होत नाही
हा त्याच्यामध्ये जीव नसतो त्यामुळे शक्य तो शाकाहारी मच म्हणतात पण तसं पाहिलं तर ते नॉन व्हेज मध्येच म्हटलं जाईल
मग आता मला सांगा तुम्ही नॉनव्हेज म जर म्हटलं ना तर म्हणजे हा एक एक मोठा प्रश्न गांधीजीला सॉरी गांधीजीने माफ करा आपलं जे रशियाचे हे होते ना हुकुम शा म्हणा कि रशिया शा आहे स्टॅलिन यांचं आणि डॉक्टर आपले जे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं संभाषण झालं होतं ते बोलले होते का मी शाकाहारी आहे मग ते म्हटलं तेव्हा शाकाहारी जर तुम्ही आहात तर गाईच्या स्तनातून येलेलं दूध म्हणजे तुम्ही विचार करा कि बा ते शाकाहारी दुध शाकाहरी
दूध शाकाहारी बरोबर
ह ना म्हणजे ह
तस हा तस आहे पण अ कोंबडीमधून निघत
हा ते काही समजा हा बरं आता एक त्याच्यानंतरचा पूर्ण आता याच्यामध्ये आहामध्ये सुद्धा आहार पाल करण्यासाठी सुद्धा आता नवीन पद्धती एक विगन डायट म्हणजे पूर्ण शाकाहारीमध्ये सुद्धा विगन डाईट म्हणजे काय कि बा दूध पूर्ण बंद कारण की दूध हे केले जाते फक्त प्लंट बेस् म्हणजे झाड फक्त भाजीपाला खायचा दूध बंद पनीर बंद दही बंद त्याला विगन डायट म्हणतात
बर
आता हा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे पण तो आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचा आहे
आणि शक्यतो आता सध्या म्हणजे आता हे म्हणतात ना फक्त दूध आणि हे अंडे वगैरे घेतात
हा
ते लोक म्हणतात की आम्ही शाकाहारी आहेत
हा
आता ज्याचा त्याचा विचार असतो
हो
आता भरपूर घरचे म्हणजे फॅमिलीत हि असे लोक आहेत तिथे म्हणत आम्ही मांस मच्छी खात नाही पण अंडे खातो.
हा आणि खरं सांगतो ना याच्यामुळे काय झालं का याच्यामुळे काही लोकांना असं म्हणजे अ त्यांना एक त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो का आम्ही अंडे खातो आणि खात नाही पण आता तुम्हाला एक सांगतो मी हा तुम्ही तुमच्या मनामध्ये केलेला म्हणजे एक प्रकारे तुम्ही स्वतःवर हा अ्न्याय करत आहात तुम्हाला गिल्ट फील होत म्हणजे त्याच गिल्ट असं होतं गिल्ट फिलि पण वास्तविक तर तसं नाही आहे आपण आहे ना भारतीय लोक मुळात म्हणजे खूप भ भक्तीवान आणि देवधर्म
तस काही गोष्टी अंधश्रद्धा श्रद्धाही पसरवून ठेवल्यावर
हो म्हणजे एका विशिष्ट काल मर्याद म्हणजे समजा कालावधीमध्ये आपण खायच नाही दिवशी आप खायच नाही मग बाकीच्या दिवशी खायच म्हणजे मला तरी ह्या गोष्टीच्या म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मी तर्क लावतो
योग्य नाही वाटत हा नाही तस तर तस तर सर जर खायच म्हटलं तर एक कम्प्लिट दिवस खायला पाहिजे बाकी मग असा काय उपवास वगैरे करतात तेवढे दिवस
हा पण तुम्हाला सांगतो मी आता तुमच्या आहारामध्ये जे लोक सांगतात ना आता बघा आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त ओपोचन त्यांच्यामध्ये आढळतात. काही लोकांच्या चुकीच्या विचारधारणेमुळे आणि चुकीच्या विचारसरणीमुळे सुद्धा हे होतं.
बरोबर आता अंड्याच्या मागचं एक म्हणजे अंड्याच्या मागे कस एक हे पण आहे कि लहान मुलांना जेवढा कमी वेयात खाऊ घातलं तेवढं चांगलं असतं कारण तेव्हापासून त्यांची हाडं मजबूत राहतात. झोप चांगली होते. बुद्धिमत्ता वाढते विचार वाढता. हा. नॅशनल जसं एक आहे.
एक कोऑर्डिनेशन
कोऑर्डिनेशन आहे ही एवढी जाहिरात करतात. आता सध्या कमी झाली त्यांची जाहिरात पण ते सांगता त्यांनी एक सांगितलंय संडे हो या मंडे रोज खा अंडे त्याच्या मागच कारण आहे. बॉय शरीरासाठी लहान असं किंवा मोठे रोज खायला ते चांगलं असतं. केव्हा येर
मी असे सुद्धा लोक बघितले. म्हणजे. आपण जाती धर्मावर टीका करायची नाही आहेत. की जे सांगतात की मासाहार त्यांचा आहार आहे. ते स्वतः करू नये.
हो बघितलेलं आहे हा बघित
जे साधू संत जे स्वतःला म्हण तात आणि जे तथाकथित बुवा बाबा महाराज हे लोक
आता आमच्या सोबत जे असे की त्यांच्या. का म्हणजे त्यांच्या जातीमध्ये हा मसमच्छ हा शब्द आहेच नाही पण तेही वेळ जसा भेटला त्यांना म्हणजे कसं काही पार्टी वगैरे असली तसं ते एक खाऊन घेता काही विषय नाही त्यांचा
हा म्हणजे आपण यांना काय म्हणूया पाखंडी लोक म्हणूया
बरं
आता बरेचसे माझे मित्र आहेत. ते माळ गळ्यात घालतात. आणि श्रावण महिनाश्रावणाच्या अगोदर जो त्याला गटार अमावस्या म्हणतात. गटारी अमावस्याला तर म्हणजे दारू पिऊन घ्यायचं मटण खाऊन घायचं मग एक महिना खायचं नाही लगेच मग जस पिठोली या अमावस्येच्या दिवशी पोळा असतो. घरामध्ये सकाळ बासून संध्याकाळपर्यंत म काय म्हणणार तुम्ही याला बैल पोळा
ज्याची त्याची इच्छा असते. आणि मग सर तुम्ही आता तुम्ही काय व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेजिटेरियन आहात
मी दोन हजार दोन हजार ते चार-पाच पर्यंत. राधा तेरा पर्यंत मी शाकाहारी होते त्याच्यानंतर मी मांसाहार सुरू केला मासाारमध्ये फक्त मी. चिकन आणि मच्छी खातो. मला मटणाची चव हे अजून माहिती नाही.
मग तर आता चिकन म्हटलं तर त्याच्यामध्ये. जास्त खावासं वाटतं किंवा जास्त बनवायचं वाटतं
नाही मा मला मी हातच नाही हातच लावत नाही मला बनवता नाही येत पण हे खाऊ शकतो आणि बाहेर ते पण विशिष्ट अ म्हणजे मग जर मला नाईन टी म्हणजे एक पेग मारले माझ्या घश्यात खाली उतरत नाही पण ते ते खाण्यामागे त्याच माझं थोडस वैयक्तिक कारण आहे
माझ्या हिशोबाने आता मी आता कस आहे जिम वगैरे फॉलो वगैरे करतो म्हणजे आ जिम वगैरे जातो तर भरपूर लोक सांगतात चिकन अंडे वगैरे आहेत तुम्ही खायलाच पाहिजे.
नाही तसं पण आहे ना, म्हणजे हे प्रोटीन आहे आपलं खरंच हे गरजेचं आहे. म्हणजे खूप माझी मी माझी पर्सनल डायटिशियन आहे. माझा पर्सनल फिटनेस ट्रेनर होता हा म्हणजे आता सध्या मी ते बंद केलं नाही तर माझं माझं डेली रुटीन आहे ना हे म्हणजे माझा जो मॉर्निंग वॉक आणि अर्ध तास व्याया सु झा तुम्ही दररोज सकाळी चार चार वाजता उलेला असतो आणि आहार सुद्धा माझा मी बिलकुल तसा फलोप करतो मला असं वाटत आपले दहा मिनटं झाले आपण पहिले नॉर्मल कॉल करू मी तुम्हाला नंबर देतो नंतर आपण बोलूया
ओके ओके पाठव
ह